हा, आवाज येतोय का?
हा येतोय, नमस्कार.
हं नमस्ते नमस्ते, कुठून बोलताय तुम्ही?
मी मुंबई.
मुंबईला. आम्ही पुणे, पाऊस सुरू आहे का मुंबईला?
हा, खूपच आहे पाऊस.
आता आहे?
अ नाही आता दोन दिवस झाले, कमी झालाय तसं.
हुं हुं.
पण आधी खूपच होता. पूर्ण भरायला पाणी आणि खूपच हे झालं होत. अं
तुम्ही राहता तो कोणत्या एरियात? तिकडे भरपूर पाऊस होता म्हणजे. मुंबईलाच भरपूर
हा. हा सगळीकडे होताच. हम्म, मी ठाण्याला राहते.
हुं, मग ठाण्याला भरपूर पाऊस होता ह्यावेळेस जरा.
हा.
ते कसं मुंबईला तिथंच समुद्र आहे ना, त्यामुळे तो खूप तिथंच ढग तयार होतात आणि भरपूर पाऊस पडतो तिथे.
हा हा.
पण ह्या वेळेस नुकसान खूप झालं मुंबईत, म्हणजे लोकांचे जीवपण गेले. दहा, बारा रा लोक एकाच दिवशी गेले. कुणाच्यात झाड पडलं कोणाच्या स्कूल बसवरती, कोणाच्या ह्याच्यावरती बिल्डिंग कोसळली.
हा. आणि त्याच्यामध्ये नुकसान पण बालकासाठी पण झालं आहे ते जो स्कूल वगैरे जात अस ते आणि ट्युशन क्लासेस वगैरा जात असते. त्यांना पण खूप नुकसान झालंय, आता आपण काय करणार हे की नाय.
हम्म, नाही आता ते हो हो हो हो आणि तिथे गव्हर्नमेंटची जबाबदारी असते. त्यांनी आता ते उन्हाळ्यात त्याची कामं करून घ्यायची असतात नाले सफाई व्यवस्थित झाडांची छाट कटाई तर ते करत नाहीत आणि मग ते असे वार सुटलं काय, आलं की नुकसान होतच. हम्म मी फोन लावलेल तुम्हाला आले नाहीत काय तिकडे फोन? मी फोन लावलेले आले नाहीत?
नाही नाही आलं माझ्याकडे फोन.
केले दोन मी वेळेस रिंग झाली पण
अच्छा हा, हा, हा. काहीतरी प्रॉब्लेम असेल. हम्म, हम्म, हम्म. हे कायतरी म्हणजे नेट हे काय पाणी, पाऊस खूप पडला ना मग त्याच्यामुळे काय आहे की हे नेटवर्कचा थोडास इश्यू झाला असेल. काहीतरी आ होतय ना आणि लाईट वगैरे पण कमी असते पावसात आमच्या इथे. काय ते सगळं आता सर्व्हिसिंग करताय ना.
ओके ओके नाही नाही पण हे ह्यांच्या ऍपचा काहीतरी इश्यू आहे. कारण ते कॉल ऍपमधूनच लागतो ना. आता ही नेटवर्क प्रो आपल्या हे घेत नाही ना. हम्म.
सर्ववर वर हम्म, हम्म, हम्म.
हं, बाकी तुमचे मिस्टर काय करतात?
ते काही नाही जॉब करतात, अ ते म्हणजे पाऊस होत खूप तर तीन चार दिवस घरीच होतात. आणि मग काय ट्रेन वगैरे बंद होती ना बस वगैरा मग जायच कुठून हाय का नाही प्रॉब्लेम होत ना. हा आणि काय जीव काळची कि घ्याविच लागली. कि बाबा नाही कुठे काहीतरी झालं तर, असं वाहून गेलं तर हम्म.
ते तर आहेच आणि
हा तेचत ना आणि बाकी काय म्हणजे गव्हर्मेंटला ना ते अ त्यातले त्यांना हे करायला पाहिजे की बाबा आपले इथे कचरा वगैरे जास्त होऊन घेते. तर त्यांची सफाई वगैरा नाळ्यांची वगैरा अ कुठे पाणी वगैरा थांबते, काहीतरी स्टोअर होऊन जाते तर ति ते आपण साफसफाई करूया बरोबर हे की नाही? तर आपलं हे म्हणजे दरवर्षीच हे मुंबईमध्ये प्रॉब्लेम आहेच असं. आणि पावसात असं एक दिवस होत नाही की पाऊसमध्ये ट्रेन वगैरा थांबली नाही की आहे
काळजीच घेत नाही सरकार त्यामुळं हा प्रॉब्लेम जर वेळेस येतोय. आणि फक्त सरकारची पण नाही लोक पण इतके अतिक्रमण करतयत की जागाच ठेवत नाहीत. पाणी जायला आणि निचरा व्हायला.
हा, ते तर आहे ना.
आणि ते मुंबईत ना प्रत्येक नाले मुजवलेत आणि नाल्यावरती बिल्डिंगा बांधलेत. त्यामुळं तो जास्त तेच इशू होतो आहे आजकाल.
हा आणि जास्त काय फ्लॅट वगैरे ते राहतात ना त्यांना इश्यू नाहीच आलाय, पण ते चाळ वगैरा आणि झोपडपट्टीत राहतात ना त्यांना जास्त सण पण झालंय आणि त्यांचंच जास्त हे झालंय पण काय करणार आता त्यांची पण मजबुरी हे की नाही मुंबईमध्ये काय आपल्याला म्हणजे राहायचं म्हणजे काय असं अ आहे नाही. ते म्हणजे एक दोन दिवस नोकरीवर जायचं आणि दोन दिवस खायचा फक्त तो तेवढंच आहे. बाकी सेव्हिंग वगैरा काहीच नाही इन्हेस्टमेंट वगैरा. काहीच नाही. अ‌ हं
आणि खूप गर्दी झाली. बाहेरचे लोक पण खूप मुंबईला आलेत ना त्यामुळं
हा पॉप्युलेशन खूप झालंय ना त्याच्यामध्ये.
आणि ते जागा मिळेल तिथं बांधतेत आणि राहतेत.
हा तेच तर. आता काय करणार ल लोक गावावरून तर काय शेती अ काय करत नाही ना कोण पण, सगळें एज्युकेशन जॉब करतात. मग त्याच्यामुळे काय ते सगळे सिटीमध्येच येतात राहायला असं आहे. आणि सिटीमध्ये आलं तर आपल्या आता कुठ नि कुठतरी आपल्याला राहायलाच लागत ना. असं.
हा ना पर्यायच नाही मग तर काय करणार.
हम्म, हा.
आणि बाहेरच्या राज्यातनं पण भरपूर येतेत ना लोक गावाकंड पेक्षा पण माज्या राज्यत नाय ठाण्याला माहित नाही मला पण मुंबईला भरपूर आहेत. ठाण्याला पण असतील ना सगळी यूपी बिहारची लोकं?
खूप आहे त्याच हा तसं खूप आहे हम्म. ठाण्याला तर जास्त आहे तस. म्हणजे काय अ ते छोटे छोटे हे आहे ना कळवाई स्टेशन, मुंब्रा ईस स्टेशन दिवा वगैर असं तर तिथं पण खूप पॉप्युलेशन हा तू खूप वाढलय ना म्हणून हम्म. तेच. पण ते काय काळजी घेत नाही. आता म्हणजे काय ते अस गव्हर्मेंट तर हे करायला पाहिजे, की नाही बाबा म्हणजे दुसऱ्या सिटीमध्ये आपल्याला कधी कुठेतरी असं ऐकायला येत नाही की बाबा कुठेतरी पाणी भरलंय आणि कसं म्हणजे पाऊस पडलं, तर अ एकदम भरून राहिलं अस निघून जातो. पण मुंबईमध्ये जास्त होऊन जात त्यानंतर तो आपलं हे आहे ना वापी, गुजरात, सुरत वगैरा त तो सुरतमध्ये पण किती हे झालंय ना पावसमुळे नुकसान सगळ्यांचं. हा. तर ते तिथे तिथेच जास्त होऊन जात जास्त हं. मग
ते थोडंस ना मुंबईला त्यांनी आता थोडं लक्ष घालायची गरज आहे जास्त.
हा, हा, हा. तेच तर ना हम्म.
ते आत मोठे कारण दरवर्षी पाऊस आणि ह्या वर्षी तर
म्हणजे त्यांना ना असं हम्म.
आणि ह्या वर्षी इतका पाऊस पडला ना की की अ तीनच दिवसात महिन्याचा पाऊस पडला.
हा.
हम्म, हम्म.
आणि काय अ ये पाऊस ना पहिला आधी पडतो पण अ काय आहे, यावेळी लेट झालाय ना पाऊस. आणि लेट झाल्यावर पण तो एकदम कंटिन्यू वाढलं. मग जास्त त्याच्यामध्ये ये पण कुठे कुठे असं कधी असं सुरुवातीला असं वाटतंय की हा पाऊस पडल तर बरं वाटलं. आहे की नाय?
नाही नाही पाऊस पाहिजेच. पाऊसाला तुम्ही अ हे नाही करू शकत. म्हणजे पाऊस आला, म्हणून नुकसान झाला असं
हम्म, पाऊसपण पाहिजे तसा आपल्याला.
पाऊ
हम्म, तेच ते हम्म. बाकी तुम्ही काय करताय?
पाऊसाला दोष देऊन नाही चालणार आपल्याला. आपल्या व्यवस्थित स्ट्रक्चर इन्फ्रास्ट्र क्चर केलं, तर ते तेच तेच पाणी निघून जातं. म्हणजे नैसर्गिक पाणी जायच्या ज्या जागा असतात, उंचावरून पाणी खाली येत तं. तर त्या आडवल्या नाही पाहिजेत. तिथं घर नाही बांधली पाहिजेत. म ते आज ना उद्या मो ठा पाऊस झाला की, तुम्हाला मग त्रास होतो. घरात पाणी शिरलं इथं वर ठीक आहे. पण ते घरच पडलं, माणूस गेला. तर मग ते कसं करणार आपण?
हा मग त्याच्यामुळेच महागपण होतेय. काय आता दूध वगैरा काहीपण आपल्याला वस् तू पाहिजे तर ते माग होऊन जाते तुरंत. म्हणजे ते म्हणजे डिलेव्हरी व्हायला न टाईम लागतंय ना. तर ते प्रो खायचे प्रोडक्ट वगैरा म्हणजे अन्न वगैरा ते म्याग होऊन जातंय. लगेच किंमत वाढून जाते. म्हणजे दूध आपल्याला फोर्टी सेव्हन या फोर्टी एट रुपीजला थेली थैली येते‌. म ते डायरेक्ट पचपन रुपयेला वाढवून घेतलंय. म्हणजे ते आपलच नुकसान आहे हे ना, हम्म हम्म असं. हा तेच. बाकी, तुम्ही काय करताय?
आम्ही जॉब करतो.
अच्छा, हम्म हम्म. हा बाकी तिथेच बरं आहे, पुण्याला जरसं खूप छान आहे तिथं हम्म.
नाही पुण्याला आहे. म्हणजे इकडं असं मुंबईसारखं नुकसान नाही झालं म्हणजे. भरपूर पाऊस झाला हीकडंपण, पण माणसं नाही दगवली. किंवा ती तशी गर्दी पण नाही. मुंबईला खूप गर्दी हाय, खूप म्हणजे खूप म्हणजे पुणेच्या दहापट मोठाय ते मुंबई.
हा.
हम्म म मुंबई तेवढंच आहे. पुन्हा नवी मुंबई तेवढंच, ठाणे तेवढंच पुन्हा तुमचं पनवेल साईडची ते तेवढीच.
सगळीकडच मुंबई वाढलंय, आफाट आहे आफाट.
हा, ते त हाय. आणि तसं बघायला गेलो, की जू वगेरा गेट ऑफ इंडिया आणि मरीन ड्राईव्ह वगेरा तिथे बघायला छान दिसते पावसात.
हा, आता ते बंद करत असतील ना पाऊसाच्या वेळेस?
हा पाऊसाच्या वेळी ते बंद करून ठेव, म्हणजे सिक्युरिटी ठेवतात, हम्म.
पडली मी न्यूज बघितली.
हा हा हा हा, तीचका हम्म हम्म.
हम्म.
म आता तुमचा जेवण, नष्टा झाला का? चहा, नाष्टा दुपारचा?
हा झाला आहे आता. त माझं लहान मुलं आहे, त्यांचा अभ्यास चाललाय. हं आ. म्हणजे ते आता काय ऑनलाईन आता ट्युशन लावलंय ना. अ काय गो वेस्ट झालं ना दहा पंधरा दिवस हा म्हणून.
बरोबर हम्म.
हं हं हं हं.
चालतंय, आता आपले दहा मिनिटं होत आहेत. तर माझ्याकडून काही कॉल येत नाही मी आता दुसरे कॉल करतो नंतर मग तुमला करतो तुमचे किती राहिलेत बाकी टास्क?
अजून तर भरपूर राहिलय अजून दोनच झालेय हा तिसरा होता.
ओके ओके मग आपण करू तुमचे पाच आणि माझे पाच ह ह चालेल. पण आता लागत नाही आता काहीतरी इशू आहे. तर मी नंतर करतो हो हो हो मला मेसेज करा फक्त डायरेक्ट करू नका.
हा ठीक अहे.